हॅलो, आपण जिथनं किराणा आणला तिथे. हां, बोला, झाला का स्वयपाक?
आता कुकर लावली मी भात आणि वरणाच दाळ शिजल्यानंतर आमटी करते.
हां, हा, बर बरं, मी पण कढी टाकली, आळूच्या वड्या टाक ल, आता उकडायला, आता उकडोस तोपर्यंत म्हणलं बोलून घ्याव, नंतर तळते, गरम गरम हां.
आणि कुरकुरीत तेव्हाच तेव्हा छान लागतात ते.
हो, जेव्हा गरम गरम जेवायच्या वेळेसच तळल्या की छान लागते.
हो हो, तेच आज भात आम टी करणार आहे, सकाळची पोळ्या आहेत अजून.
हां, हा, तुम्ही आमटी कशी करता तिकडं?
पहिलं आम्ही तुर तूरडाळ अ हा, इकडं बघा, तूर डाळ वगैरे शिजायला घालतो. त्यात टोमॅटो, मग ते शि- शिजून झाल्यानंतर छान घोटून घ्यायचं त्याला.
जर टोमॅटो एकच टाकता का दोन, असे जास्त टाकतायचं प्रमाण?
जास्त असं म्हणजे आपल्याला आंबट कितपत पाहिजे, असं त्याप्रमाणे.
पाहिजे, हा हा, आणि फोडणी देताना?
मग दाळ शिजल्यानंतर छान असं घोटून घ्यायचे, एक जीव करून घ्यायचे.
हम्म.
मग त्यानंतर लसूण वगैरे हे करून घ्यायचं. चेचून घ्यायचं लसूण. मग लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर. फोडनीला टाकायचं, पहिला तेल वगैरे टाक कोण जिरे, मोहरी नी छान तडतड होईपर्यंत फोडनी द्यायची, मग त्यामध्ये कडीपत्ता, कोथिंबीर बारीक चिरलेली
हा.
घ्यायच असं, मग त्यामध्ये हळद हा लसूण तेच
हा.
हा.
छान हळद वगैरे टाकायची, मग आपलं काळा मसाला असतय ना आपण घरी करतो ती, थोडा काळा मसाला टाकायचा किंवा लाल तिकट असतंय ना अंबारीच वगैरे ते तिकट टाकायचं.
हा.
हो मीठ किंवा गोडा मसाला पण घालायच थोडा छान होत आंबट, गोड आमटी अस. ह आणि थोडं आंबट जर चिंच वगैरे नाही घातला असेल, तर हे सॉरी टोमॅटो नाही घातला असेल, तर मग चिंच घालायची थोडी कोळ चिंचाच कोळ.
हा हा.
आणि गुळ घालायचं थोडं कंपल्सरी.
गुळ का म्हणजे आंबट गुळ येत-
गोड मस्त लागते ती भातासोबत.
हा बर.
हम्म, आणि शेवगा असतील, तर चांगलंच आहे मग.
शेवगा का?
हा शेवगा आमटी फोडणी टाकतानाच शेवगा पण परतून घ्यायच आणि शिजायला टाकायची.
काय? काय?
शेवग्याची आमटी. आमटी जेव्हा आपण फोडणी टाकतो ना
हो.
त्याच्यामध्ये शेवगा घालायचे बारीक चिरून म्हणजे फोडी करून शेवग्याच्या. मग ते पण शिजून निघतय ना, असे एकजीव हे होत. हा मग छान लागतय ते पण.
हा बरबर, हा.
तुमच्याकड कसं करतेत आमटी?
आमच्या इकडं आमटी करायचं म्हटल, तुम्ही टोमॅटो टाकतात ना तसच टोमॅटो टाकून घेते मी डाळ टाकताना पण असं पूर्ण तुरीची नाही करत कारण मग पित्त होतं ना आमच्या घरात कोणा कोणाला, मग थोडीशी मुगाची मिक्स करते त्यात. हा थोडी मुगाची मिक्स करते, थोडंस तेल टाकते, थोडस मग हिंग टाकते शिजतानाच आणि मीठ टाकते थोडस आणि मग ते शिजवून घेत त्यानंतर फोडणी देताना मग जिरं, मोहरी कढीपत्ता, लसूण टेचून घालायचा आणि आमच्या इकडे लाल तिकटाची करतात, अशा काळ्या मसाल्याची नाही करत मग लाल तिखट टाकायचं हा आणि लाल तिखट टाकून फक्त करतात असं आणि मग कधी थोडीशी थोडीशी कस्तुरी मेथी धनिया पावडर अस ह
हा कंपल्सरी सगळं लाल तिखटच वापरतात का वांग्याच्या भाजीला वगैरे मसाला वगैरे वापरतात?
मसाला वगैरे आपल्याला मसाल्याच्या भाज्या असल भाज्या असल्या ना नॉन व्हेज वगैरे असं मग त्याला असं वापरतो. कुठल्या मसाल्याच्या करायच्या असल्याव. आ?
हॅलो.
हा बोल, आवाज नाय येईना तुमचा.
नॉन व्हेज ते खाता का म्हटलं तुम्ही?
हो हो, तुम्ही?
नाय नाय खाता आम्ही.
अच्छा.
हा, म मसाला वगैरे घरी करता आ?
व्हेजिटेरियन आय?
हो.
अच्छा.
हा म मसाला वगैरे घरी करता का अस आणता बाहेरन? मसालाच नाय वापरत.
काळा मसाला का? हो काळा मसाला घरी पण करतो आणि असं बाहेरचा पण आणतो मम्मी पण कधी करून देते सा तारा साईडचा तिकडच, म तिकड कांदा लसून मिक्स करून देतात ना मळून हा झणझणी असतो ना मग एकच चम्मच बास होतो असं हा. हम्म. आमच्या इकडचं आस झणझणीत नसत त्यात कांदा लसूून अस मिसळत नायत, म्हणून हाय ना मग इकडचं नाय घेतो तिकडचाच मग आम्ही जास्त मागवतो मम्मी कडनं चांगला ला
ते लाल तिकटामध्ये असं कांदा लसून घालतच नायत. त मसाल्यामध्येच घालत्यात की सगळे वाळून वगैरे ना?
हो छान लागते पण ती टेस्ट कोल्हापूरी टाईप सारखं असतं ना ते.
हा हा आणि असं ते मसाल्यामुळे तर्री वगैरे छान येते असं.
छान येते भाजी एकदम खायला छान वाटत म.
हो हो हे लाल तिकटाने किंवा सप्पक खाल्ल्यानंतर ते खाल्ल्यासारखंच नाय वाट
नाय वाटत वाटत मग आत्ता मी असंच झालं ना मम्मीकडनं आणाय ची ना अन् त्याच्या भाज्या करायची मग घर सगळ्यांना आवडल्या आणि मग आपण इथं करतो ते वेगळी टेस्ट येते ना म्हणून मग म्हणले की आता तुझ्या मम्मीकडच बनवून घेत जा. म आता तिला सांगितलंय बनवायला.
हा तसच नाय मग आणि तसच बिझनेस केला तर पण चालतंय.
हो.
हा त्यामुळ.
हा.
आण तिकडच्या साईडला असं एकदा म्हणजे खाल्लं ना ती सवय लागली तर मग तीच खाऊ वाटतिया.
हा तेच खाऊ वाटतं भाज्या तयार टेस्टच चांगली येते एवढी.
हम्म, तेच तेच ते ग्रेवी पण छान लागते म्हणजे असं हे होतं करी पण चांगल लागत.
हां.
कोल्हापूरला वगैरे गेलात का नाय कधी?
हो कोल्हापूरला जाऊन आले महालक्ष्मीला, तुळजापूरला. म्हणजे असे साडेतीन शक्ततीपीठं येत ना देवीचे कोल्हापूर तुळजापूर रेणु माता, माहुरतीे आणि सप्तशृंगी. तर माहूर आणि सप्तशृंगी राहिलीय माझी कोल्हापुरयंत तुळजापूर झाली माझी इच्छाये त्या दोन देवींना जायची
माझं पण माहोर आणि सप्तशृंगीच राहिली. अष्टविनायक गेलात का नाही मी पण नाही गेली.
चय अजून करायचय दोन तीन झालेत पण असे कंटिन्यू करायचेत दोन दिवसात
आण तुम्हाला तिकडून येऊन म्हणलं तरी पण लई हे होत.
हा हा हा हा ह त्यामुळं असं थेऊरचा, पालीचा, लेण्याद्रीचा, उजरचा गणपती
आम्हाला थेऊरचा गणपती इथं जवळच आहे. चिंतामणी गणपती.
अच्छा मग असं झालं होय का
हा आणि आमची शाळा तिकडच आहेे थेऊरच्या पुढं
अच्छा- अच्छा जवळ आहे मग तुम्हाला.
जवळच आहे इकडून.
हम् आमचे मग असे झालेत चार पाच आपला सिद्ध टेक तो पण असे कंटिन्यू आठ करायला पाहिजेत ना एक दोन दिवसात असं
तवारीमध्ये करायला पाहिजे. तसे जात असतील की असं ट्रॅव्हल्स घेऊन जात असतील की लोक
नाही आपल्या घरात गाडी होणार जाणार आहे ट्रॅव्हल्स नाही माहित आहे मी घरातलीच आमची कार आहे ना त्यानेच
नाय नाई असं यात्रा वगैरे घेतेत ना असं जात असतील असं जात
हा ते महाराष्ट्रात घेतात इथनं नाही घेत इंदोर मधन हम्म महाराष्ट्रात करत असतील ना इकडून नाय. नाही इकडून.
ह हा एकदा जायचं फॅमिलीच पूर्ण
अजून काय म्हणता मग, आवाज
अजून काय नाही, निवांत तुमच्याकड
काय नाही आता आमटी करते डाळ शिजल्यानंतर
हा हा पाऊस येतोय ना त्यामुळे
आवाज ब्रेक होतोय.
मला खूप आवडतो येत आता
मग तिकडं करतात हा येतोय ना.
खूप हामे करते बेकते मुलांना
तुम्ही घरी करतात पण इतर ठिकाणी बाहेर
बाहेर पण भेटतात पण असे आपले महाराष्ट्राच्या सारखे टेस्टी नसतात मग मी घरीच करून सगळ्यांना
हा मग त्या साईड ला काय फेमस आहे असं.
इथं पोहा, जिलेबी, आलू बडा, कचोरी अस हा समोसा
म्हणजे त्या लोकांना तिथं तिकडचंच जास्त असं प्रिय आहेत ना तिकडचे तिकडचे खाद्य अस
हो इकड मी पण इथ बिझनेसला होता वडा घरन भाजी बनवून द्यायचे तिथ फक्त मग गाड्यावर गेल्यानंतर तळायला एक मुलगा ठेवला होता हा फक्त कारण आमच्या तस बाहेर जाणं अलाऊड नाही ना घरातच मग मी घरातन भाजी करून द्यायची खूप छान धंदा चालू होता पण काही काही मुलांना जास्त दिसायला लागलं की मग दुसरे शोक पाणी खूप सुस्त. दुसरे सोई लागतात त्यामुळ मग ते नाईट. पण झालं मग परत कस केलं म्ह हच नाही भेटत असं. हो आचर नाही भेट
आणि कसं आहे ना असं बरोबर असे प्लेसवर टाकलं ना चांगलंच चालतंय धंदा वगैरे असं. बिझनेस चांगलं होत तस.
ह आमच्या इथे महाराष्ट चांगला कप मार्केटचे आहे. हो, त्यामुळे आमच्या इथं मागं कपडा चांगला एरिया आहे. त्यामुळ मग एकच टाकलं होत चांगला धंदा होत होता.
हा मग चांगलं होत होतं ना मग ते त्यामुळेच ते आचार्य वगैरे तस केल्याने.
हा.
आणि एवढं इंटरेस्ट देऊन करत नाही ते आपलाय म्हणून.
हो कारण आपलं ते आपलंच असत शेवटी तो दुसरे नाही करत एवढं.
ते स्वतः आपण धडपडून कष्ट करून ते करू शक कर तस त्यांना काय फक्त पेमेंट मिळाल तर झालं.
हा तेवढंचा त्यांना मटलं बसत.
तेच तेच आणि आपण असं तिकडच्या लोकांवर पण जास्त अस विश्वास नाही ठेऊ शकत ना किंवा असं जास्त लोक कोण हे होत नाही आपल्याला अटॅचमेंट होत नाही.
हो बरोबर, कामाची कष्ट करायची एवढी आहेना सवय नाही आहे सगळं नसत आहेत. त्याच हम्.
नाही नाही तसंच आहे. आणि थोड्या दिवस तर कष्ट करावच लागतय आणि शिकला असता तो पण मुलगा केला असता तर शिक त गेला असत पुढं. करत नाही ते काय करायचं तसं. आणि बिझनेस असं वाढत वाढत वाढत जाते ना नंतर. थोड पहिल्या स्टार्टिंगला काय होत आणि तुम्ही मार्केटमध्ये टाकल्यामुळ जरा प्रॉफिट होत तुम्हाला.
हो.
हा.
हो.
अजून काय म्हणता? बिझनेस पण परवडते खरं करायलाच हे.
हो तेच तर वर्षात दुसरीकडेचर नाही तस तेच परवडतात.
तेच तेच हा. आणि नोकरीचे बंधन खूप असते हे बिझनेसला आणि कष्ट बिझनेसला जास्त आहे.
हो. बिझनेसला जास्त.
हम्म आणि पैसा पण आहे तस सोडा.
हो बिझनेसला चालते चला.
अजून काय म्हणत? आ?
ठेवते मग.
हा चालेल हो.
हो